हॅलो
नमस् नमस्कार
नमस्कार
बोला काय म्हणता?
काय करतोय?
का नाही भाऊ बसलेले पाण्याची वाट बघताय आम्ही
हो का पाणी कोणतं? पावसाची म्हणा कि मग
हो पावसाची वाट बघतोय.
हो का कसं पाण्याची म्हटलं का आमचे विचार जरा
अच्छा, अच्छा हम्म मोठी माणस असलेका असं होतो.
अम्म काय करता आता?
तर ते मराठी भाषा आपली अशी आय ना त्यामध्ये कस असतं हा एका शब्दाचे दोन अडत निघता. दोन म्हणजे भरपूर निघता तसं काही भरपूर असतात.
जैसे की?
जस की आता सांगायला म्हटलं त
हम्म हो का
हम्म
हम्मम काय तुमची भाषा बघून आम्हाला वाटतंय तुम्ही नांदेडकडचीच अस
हो नांदेडकर आहेत ना आम्ही
नांदेडकर आहात का
हो आम्ही ते प्रत्येक राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये फिरत असतो ना
हो हो
त्याच्यामुळे ते सगळे भाषेत जे कॉम्बो येतो आम्हाला
हो का मग तुम्ही प्रॉपर कुठले
आम्ही छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगरचे का अच्छा अच्छा
तुम्ही
आम्ही आम्ही काय आम्ही बेंगलोरकर
बेंगलोरकर का
हं
बरं आहे कसं काय बेंगलोर वगैरे मग
मस्त आहे ना बँंगलोर आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे आमचा आमचा रिव्यू कधी पण चांगलाच राहील ना बँंगलोरवर तर
आम्ही येणार आहेत ना तुम्हाला तुम्हाला भेटायला तुम्हाला भेटायला येतो ना आम्ही
हो का कधी येताय
आता येतो ना बावीस तारखेला
हो का ठीक हे या या फोन करा हां
मेन सिटी मध्ये राहता का
हो सिटी मध्येचं असतो
हो आलो की कळवतो ना कॉल करतो ना तुम्हाला
हो चालतं ना
तिकडे पाणी पाऊस वगैरे
पाणी पाऊस वगैरे इत इकडं काही नाहीे अजून सध्या तरी
सध्या नाय गा
ह ह
तिकडे आता यायची सुरुवात झालीये पण काय माहिती येउस तर काय भरोसा नाही अजून
हो का मस्त थंड वाटतंय मला तर
हो थंडगार इकडे वारं वगैरे सुटलेलं आहेत
हो का
पण पाणी एवढा येत नाहीे ना अजून थोडा थोडा सुरू झाला
असं असं आणि आता मागं भरपूर न्यूज ऐकल्या होत्या नांदेडबद्दल
हम् नांदेड एक क्राइम एरिया आहे सगळा
हो भरपूर झालं होतं म्हणे मागे आत
हो खूप मरडं मड खूप मर्डर वगैरे होतात
हो काय वाटतं तुम्हाला थांबले पाहिजे की नाही
मग थांबायला पाहिजे एका हिशोबाने चांगलेही आहे काही अडचण नाही तेवढी तेवढीच लोकसंख्या कमी होती भारतातली
काही ना ओ असं कसं होईल ते
नाही चांगली माणसं असावीत ओ असे एवढे भंगार माणसं पण नसावी
हो ते आहे म्हणा
चांगली माणसं लवकर जात अन बिनकाही माणसं राहता अशी गोष्ट होती ना
हो नाही पण जे क्राईम करत आहे त्यांना पण शिक्षा झाली पाहिजे ना
हो ते तर आहेच ना
हम्म हं ते पणं झालीं पाहिजे ते त्यांसांठी पोलीसं निरीक्षंक चांगलें पाहिजे नां
आपले पोलिसंचं लांज घेणांरे असले तरं कसं जमांयचं हो
हम्मं तेचं तरं चाललें नां आपल्यां हेच्यांतं
हे शांसनांने जरं हा कारभांर मांझ्यांकडे दिलां नां तरं मी बरोबर करूं शकतो सगळें
हम्मं तुम्हांला प्रधांनमंत्री करावं कां डीएंस पी करावां
नाहीं मुंख्यमंत्री झालों भरंपूर झालं कायं एवढे आपल्यां अपेक्षां नाहीं आम्हांला एवढं
असं असं
ते बी बिन पगांरी फुल अधिकांरी कांहीं अडचंण नाहीं
संध्या तुकारांम मुंडे पणं भरंपूर कांम करतांय आधी कामगिरी ती संध्या ती
त्यांच्यांसांरख्यां दुसऱ्यां व्यक्तीं नाही बघितलां अजूंन एवढां कामं करणांरा बाकीचे बघितले पणं मंग पिक्चर वगैरें मंध्ये बघितले एक चित्रपटांमंध्ये हां ये ईच्यातं कामं करणारं
हम्मं ही रियलरी रयांम त्यांनी त्यांनी आताचं भेसळंयुक्तं पदार्थां ते बाहेर काढलेले आहे नां
हो एकशे तीनं जणं गुन्हे दांखल केलें त्यांनी काही कोटींचा माल जंप्त केलेलां आहे कांहीं दुकानें वगैरे बंद केलेलीं आहे
हो त्यांच्यां कितीतंरी बदल्यान झालेले आहे अजूंन किती झाले त्यां आतां आकडां लक्षांत नाहीं मांझ्यां
एकवीसं एकवीसं वर्षामंध्ये पंचवीसं बदल्यां झाल्यां तं
एकवीसं वर्षामंध्ये पंचवीसं बदल्यां झाल्यांतं त्यांच्यां
हो
हम्मं कायं व्यक्तिमंत्व असेलं त्यांचं
नाहीं त्यांच्या सारखां माणूंस नाहीं त्यांच्यासांरखां माणूंस बघितले मंग त पिक्चर मंध्ये रिअल कोणी बघितलेलं नाहीं साक्षांत बघितलेला पहिलां व्यंक्ती.
हम्मं तुम्हीं जंर त्यांनां आतां प्रत्यक्षांत जंर भेटलांत तरं कायं कायं. प्रतिक्रियां राहीलं तुमची त्यांच्यांवर.
त्यांनां कायं त्यांच्यांत पहिला बर्थडे म्हणजे फोटों काढूं त्यांच्या सोबतं.
हं हां ते तरं सांहजिकचं आहे..
हां ते तरं सर्व कॉमंन गोष्ट आहे संध्या जे जेब कोणी. चांगलं मोठां व्यंक्ती असलां की लोकं कायं करतांत त्यांच्या फोटोंशी. हं हे पहिले आहे.
हो ह हो.
फोटो मेनं आहे असं होतं नां.
हम्मं.
तो पहिलें फोटो काढूं त्यांच्याबद्दल कायं त्यां मार्गदर्शन घेऊ त्यांच्याकडूंन.
असं असं तुमची जर्नी कशी होती कायं होतां प्रवांस कसां होतां.
हां प्रवांस वगैरे तुम्हीं आंत्ता. यां पोस्टं पर्यंतं कसें पोहोचंले कायं पोहोचंले
हो हो
हे असं वगैरे विचारतं विचारतं त्यांनां पूर्णपणें माहिती घेऊ शकतो आम्हीं त्यांची
हो कां त्यांनी आतां कायं म्हणतां त्यांनां त्यांनी ट्रेनिंग कुठूंन घेतली लेली काय काही.
ते आपल्यांला एवढं डिटेलं मंध्ये नाहीं मांहिती हो म्हणजे पूर्ण. कायं मांहिती नाहीं आपल्यांला एवढं.
त्यांचां आत्तां मांगे इंटरव्ह्यू झालेलां होतां नां तरं मंग मलां वाटलं तुम्हीं व्हिडिओ बघितलां असलं. इंस्टाग्रांमलां संध्या ट्रेंडिंगलां होतां नां तो.
हो हो ते त्यांच्यावंर हल्लां झालां होतां नां तेच्यां त्यांच्याबद्दंल बोलले हो. तेवढं ऐकलं होतं त्याच्याबद्दल फक्त
हा हा
त्यामध्ये ते बोलले होते की दोन हजार पंधराचा व्हिडिओ आहे म्हणे तो तो जुना व्हायरल होतोय
हां हां.
तेवढं ऐकलंय मी फक्त बाकी नाही ऐकलं त्याच्यामध्ये
असं असं आता बाहेर आलो होतो मी आता साप बघून आलो
कुठं बघितलं.?
इथंच बाजूला फिरतोय तो
अच्छा अच्छा मारू गिरू नका त्याला
नाही नाही सोडून दिलं ना त्याला आता गेला ना तो
नाही आता सोमवार यायचं ना त्याच्यामुळे
हो उद्या का
हम्म काही तासाने सोमवार सुरू होईल त्याच्यामुळे त्याला मारू नका म्हटलं
हो हो हो भाषा मस्त आहे पण तुमची
आम्ही नांदेडकर ओ
हम्म ऐकायला अशी कानाला अशी मस्त वाटते ती.
हो ते तुम्हाला सवय नसले असाच होतं की आम्ही पुणेकर पण भाषा बोलू शकतो
कसं मस्त वाटतय नाही आता तुम्ही बोलताय ते
अच्छा अच्छा आम्हाला म्हणजे आम्ही एवढं पुण्यामध्ये राहिलो नाही पण पुण्याची पण भाषा जणते थोडीफ थोडी.
हो का?
हो आणि नांदेडची आता मी जवळपास नांदेडला राहायला आलो त्याच्यामुळे नांदेडची पण भाषा जमायला लागली.
हम्म हम्म हम्म हम्म मस्त जमती आहे की.
अच्छा अच्छा धन्यवाद धन्यवाद
हा पुणेरी भाषा मी ऐकलेली एवढी पण मग नांदेडची पहिल्यांदा आता ऐकतोय ना त्यामुळे ह
अच्छा ते पुणेरी समजा आपले आमाल स संभाजीनगरला जास्त युज करतात म्हणजे तीन ती जवळपास अ सारखे देते ना काय एवढा फरक नाही फरक तर काही शब्दांमध्ये फरक पडतो हा काही शब्दांमध्ये फरक पडतो
काय पुणे पुण्यामधली थोडी शुद्ध आहे म्हणा
गावठीमध्ये बोलता
माझ्या भाषेवरून वाटतं नसेल मी बँंगलोरचं असेल
हम्म वाटतं तर नाही तुम्ही बॅंगलोर हा शब्द बरोबर पण बोलत नाहीये
हा तेच ते आम्ही सध्या जॉबला ला आलेलो आहे ना फक्त तिथं आत्ता आलेलो आहे आम्ही एक वर्ष झालं आता मध्ये
इंटर्नशिप साठी गेलेय की जॉब साठी
हा इंटर्नशिप साठीच आता एक्सपिरियन्स घ्यायचा म्हटलं.
अच्छा अच्छा. बरं बरं तुमच्या मागे आमचाही नंबर याव तिकडे. आम्ही कधीतरी बेंगलोर भागाहो प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक प्रत्येक शहरामध्ये फिरण्याचं सौभाग्य लाभलं पाहिजे ना
हो ते तर केलंच पाहिजे हो सर्वांना
मग थोडं फिरलं की थोडं म्हणजे आपल्याला जग कळतं ना जग कत जग आपल्यापेक्षा किती वरती आहे किंवा जगाची लेवल काय आहे. उंची किती आहे कोण कस रास्त
जगात बघण्यासारखं काय काय काय काय नाही.
हा आपल्याला माल वगैरे पण भेटतं बाहेर
हो मग तेच ना.
ते पण असतं आणि लोकांची जगण्याची स्टाईल वगैरे सगळं समजतं आपल्याला
हम्म. तुम्ही माल कशाचा मागता माल कशाचा मागता तुम्ही?
अरे टोमॅटो, गाजर, लिंबू
असं आहे का मयचं नाही करत का तुम्ही?
सर्व आहे ना आपल्याकडे मुळा आहे गाजर आहे. टोमॅटो आहे सफरचंद आहे पपई पण आहेत.
मस्त मस्त मस्त काकडी
केळी पण आहे काकडी आहे.
ह आहे का?
सगळ्या प्रकारच पिकवतो आम्ही काय अडचण नाही.
तुमच्याकडे होतं का हे पीक होतं का तुमच्याकडे
आा.
तुमच्याकडे होतं का म्हटलंय पीक जास्त
हो आमच्याकडे पिकवता नाही.
होतात का भाव कोणते्या याला जास्त आ वाटत तुम्हाला एवढ्या याेतूनण तुम्ही ज्यांचे ज्यांचे नाव सांगितले तेिे
त्याच्यापेक्षा मला टोमॅटो बरा वाटतो.
हो का ल आला असस्तव म्हण.
हम्म टोमॅटो टोमॅटो आला असत त्यामुळे पण आणि म्हणजे टोमॅटोला मार्केट वगैरे काही वेळेस चांगलं असतं ना.
हो हो.
बाकी डिटेल बोलू मग आपण काय अडचण नाही.
हो चालेल ना.
हो चालतय.
चालतय मग करतो उद्या पण
हो.